आ.
बनवलं का बिल दादाच?
चालू आहे बनवायचं आज आर्ध राहिल.
हा का.
हम्म.
काय काय टाकायच त्याच्यात?
आ?
काय काय ऍड करायचंय?
कायचं काय.
नवीन.
हे पाहिलाय
मग रक्कम टाकायची फक्त. त्त वाढवा.
हम्म -पण मग सगळं नवीन पाहिलं पण म्हणून आहे ना त्यांना साधा फोटो काढून पाठवेलए नुसता.
मंग? त्याल म्हणे हे करून पाठवा, ना ते-
स्कॅन करून नाही पाठवेल त्यान. मी पुर म्हणजे फॉम्युलातच बनवतोए डायरेक्ट आता.
मग स्कॅन करून पाठवायला आणि सोपं जाईल ना.
नाही जाऊद्या आता. बनवलं अर्ध्याच्या पुढे आलो पण इथे
आ?
लाईट कावून नाही येणार?
लाईटीचं काय तरी फॉल्ट वईलए वैजापूरवरुन.
वैजापूरहून बंदए आख्खी?
हा.
मा सिजयला ग.
हा.
बर. मागच्या वेळेसारखं होतात की.
काय माहिती आता.
बरं गारदची बी झालय.
आ?
गारजची खंडळ्याची सगळी जायलए?
हा.
तिकडली काय माहिती.
टाकायची नाही काही.
आ?
टाकायची नाही आज.
काय टाकायचं?
लाईट नाही टाकायच का आज?
काय माहिती आता.
म्यसेज काय आलाय?
लाईट येणार नाही म्हणेेत ते डायरेक्ट. एखाद्या टायमाला रात्री टाप का पण शक्यता कमीच ए. कारण आस टाकीत नाही ना ते. येनार नाय असं स टाकेल राहत त्यानं डायरेक्ट.
म. इतका इतका टाईम.
आ?
टाइम देल राहातो?
हा.
हम्म. काय बोला.
आ?
चहा -
काय म्हणत. मी नंतर करतो चल मग हु दे एकदा एवढं.
काय?